हां, बोल की.
काय म्हणाला तुम्ही?
काय म्हणाले लक्षात नाही.
तरीच असा, लॉलीपॉप बिल्लीपॉप असं देऊ देततो आपल्याला. खरं जास्त पी दिल्लीमध्ये म्हणजे जास्त म्हणजे क्रिएटर जिथं जास्त म्हणजे आता हा एरिया आहे. संवाद आणि हया असं कोण तरी असते की बाबा मला रील बनवायचे वगैरे असं, काहीतरी ब्लॉग वगैरे असं ज्याला आवड असं तेच करतय ना, आणि जिथं जास्त असते की नाही तिथं म्हणजे आणि ती लोकं की न पहिला म्हणजे ओळखीच्या लोकांना असं मला वाटत की ओळखीच्या लोकांना पाहिलं त्यांनी असं म्हणजे बोलवून असं तुम्ही असं करा सांगते.
हां.. सांगत असतील उगाचच कोणी येवून गप्पा घालतं य तिथं.
व्हय. असं, आम्हाला कोणतरी मेसेज करू दे.
आम्ही एवढ्यांदा आम्ही, मी माझी मैत्रिणी तर आम्ही असं खायला गेलेलो तर आम्ही असं तिथं आलेलं असंन, तिथंच जाऊन थांबलेलं असतं, तिथं कोण येतच नाही त्या दिवशी त्यांनी.
बघ की, अगो! व्हय. आमच्या इथं की नहीं, सुंदर बागेजवळ की नहीं म्हणजे त्यांना दोन तीन वेळा रील बनवलेला ना! मला वाटलं, म्हणजे असं मला आणि माझ्या फ्रेंडला वाटलं कि ते ईल तिथं. आम्ही असं हुडकत असतोय, इकडं तिकडं इकडं तिकडं खरं कोन येतच नाही.
हा, आणि ते जास्त करून जे रिल स्टार असत्यात ना त्यांच्यातले एरियातले त्यांनाच घेत त्यात तनी.
अं सामान्य नागरिकांनी काय करायचं, आमच्यामुळंच तुम्ही मोठं हु ताय, व्हय
वळळं
ते ते आपल्या मुळच ग त्यांनी मोठं होतात, नाही तर आम्ही जर तुम्हाला सपोर्टच केला नस आता तुम्ही थोडी ना मोठा झाला असता, तुम्हाला थोडी ना एवढं जग ओळखू शकलं अस मग मी कॉल केल्यानंतर का तुमच्या घरातली सगळी असं बोलत्यात ग?
अग बघ की, कितीदा सांगितलोय काय, आता मी मगाशी हॉलमध्ये हुतो, ती बहीण रडाय लागली. नि म्हणून ते रडायच रडायचा आवाज नको म्हणून मी इथं मागं आलोय. तर आता इथं आमची मम्मी, आता किचन मध्ये जातय तर किचन मध्ये सगळं भांड्या भिंड्या पाडत्या.
अ हं हं थांबा म्हणावं एक तासभर, तासाभरान भांड्याव काय करतासा करा म्हणाव, मग काय. उगचच.
बाई ये बाई, कंटाळ आलाय घरात बसून.
मी पण आज गेलतो एटीएम ला
हा हा.
हा, मैत्रणीला घेऊन गेलतो मला येतच अग आम्ही मधी मी आणि माझी मैत्रिण पैसे काढायला गेलय नाही म्हणजे कार्याच पैसे आलतं आणि काढायला गेलोय आणि काढायला गेलो मला मी म्हंटलं नाय, ती पण बोलली की मला पण काढायचं आहेत म्हणून पैसे आणि मग ती काय केली ती मला पाठव, ती म्हटली तुलाच पाठवतो मी आणि कुठं कार्ड घे म्हटलं ठीक हाय घे म्हटलं, पाठव म्हटलं मला मी काढूया म्हटलं. आणि मला काय वाटलं, हिला येत असल काढता.
हां.
म्हणून ही एवढं मला घेऊन चालल्या, आणि ति गेल्यावर मला दरवाजा तिथं गेल्यावर एटीएम च्या विचारत्या मला, तुला काढाय येतय न्हवं? मी म्हंट काय? अगं! म्हटलं तुला काढायला येतंय म्हणून मी तुला घेऊन आलोय म्हंटलं,, ती म्हणत्या मला तर कुठ येतय म्हंटली, बापरे! आता काय करायचं म्हटलो, मग दिदीला एका फोन लावलो, म्हणलं सीन झालाय म्हंटलं, मग काय करायचं कसं करायचं सांग, आणि ती म्हंटली कुठली बँक काय म तिला सांगितलं ती बँकच नाव ऐकून, काढून काढून तिथं खातं काढायच हु तं अशी केली मला, मग मग म्हंटलं अग सांग आता काय करू मी म्हण म्हंटलं, मग ती ती म्हंटली ठीक आहे व्हिडिओ कॉल कर म्हंटली आणि तिला व्हिडिओ कॉल करालतो, मग तोपर्यंत म्हणजे आतमध्ये एटीएम मध्ये, अन लई माणसं पण होतीत गं, मग कसं ति कुणाला तर बोलायचं किंवा आमाला करून द्या त्यांनी काय म्हणतील, एवढ्या कॉलेजला जाणाऱ्या पोरींना म्हणजे येत नाय असं काय तर होईल ना, म कस तर वाटालत ते, म्हणून मग सगळी लोकं गेल्यावर थोडी फार म्हणून तिथं दोन लेडीज होत्या, त्यांना म्हंटलं प्लीज आम्हाला येत नाही पैसे काढायला तर तुम्ही काढून द्याल काय, मग त्या म्हंटल्या पहिला त्यांनी ट्राय केलं पण अ पैसे निघतच नव्हते, काहीतरी प्रॉब्लेम दाखवत होता. आणि मग नंतर न क नही त्या म्हंटल्या, की मी तुम्हाला शिकवतो म्हटल्या, मी कायईचं क नाही, नाहीचं,, मी माझ्या मैत्रिणीला सांगितलोय बाई बघ तूं. म्हणून,, कसं भीती वाटत्या गं बँकेतं म्हणजे कायं तर करायचं म्हंटलं. तरी, मग तीनचं. काढली त्या -त्या टायमिंगला पैसे मग, तेव्हापासून तिलां. यायलय- - तिथं पणं किती वेळ ट्रायं केला अगं चार -पाच वेळा एका मशी.
एकएकदा मशीनं ला क णी प्रॉंब्लेम येतोयं तिथं.
हम्मं, काय आता हाय काय माहिती, कां आंम्ही गेल्यावर. - तशी मशीन..
आता आज तर मी, आंज पणं काहीतरी पैसे काढाय गेलतो तर त्यावेळी पण कम तसच झालं. आम्ही मागच्या वेळी माझ्या मैत्रिणी सोबत गेलतो ना, त्यावेळी की नाही तिथं आत आम्ही इकडच्या ह्याला काढालतो त्यावर इकडच्याला प्रॉब्लेम आलाता म्हणून इकडच्याला गेलो आज आज काय केलो,, तिकडच्याला जायचंच नाही पहिलं इकडच काढायचं म्हणून ठरवलो. इकडच्यालाच प्रॉब्लेम आला मग तिकडच गेलो, आधी होतो तिथं
अ हहह
असं होतय तिथं.
म
काय नव्हचं.
आणिं मग तेवा काढली तिनं पैसे सोडं, आणि मगं तिन पैसे काढली. तवां मगं- मगं आजं तिला, कालं फोन लावून तिला विचारलो मी तुला येतय नवं, मगं ती म्हंटली हा गं येतय,, मगं तिला घेऊन गेलो पैसे काढलो.
हम्म्म्. -
मोमोज वगैरे खांल्लो मस्तं, जरा रील बनवायची होती. रीलबिल बनवलो
हम्म कसली?
पां गाणें. गां आ कायं? असचं काय माहित नी सकाळी मनात आलं रील बनवायची आणि त्या पोरग्याला फोनं लाव-लावं म्हंणलं असंच बनवायचंय हाय, मग तो म्हटला मी कामावर हाय म्हटलां. मी कट कराल. - तो मग तो म्हटला नाही गं हाय-हाय म्हंटला,, मग ठीक आहे येतो म्हटलं. कुठलं गाणं कायनाही, काय नाही कायचं नाही, असंच गेलोय मी रील बनवायला
म्हणजे असं सिनेमॅटिक मारून आलीस काय?
हांआआआ.
हम्म
खरचं ते आलय नवीन, ते सारी धरत ती तुलाअं, ते हाय की गाणं- - रुज व्याची ते वालं. -
हंम्म्.
ते वाल्या गाण्यावर मलां ते करायचं होतं, पणं मी साडी हम्म, परवा मी आमच्या दादाच्या बारशाच्या ह्याच्यात बघ. - काय आम्ही मजा केल्या माहितय- -
काय काय केला?
डान्सं वगैरे केलो, म्हणजे दांदां म्हणजे आमच्या कल्चंरल - दांदांय, त्याच्या बहिणीचं बहिणीला बाळ झालतं नां. -
हांं
आंम्ही त्यांंच्यासाठी गेलेलो तिथं, आणि डांन्स केोटेत आणि नंतर नं कुठं आवाज यायलागं.
तुझा आवाजचंं ईनां मला आता.
हॅलो!
हॅलो!
अगं ते काहीतरी बडंव त्यालं ऐकूया
हां हॅलो!
हॅलो!
हां, आत्ता यालय काय आवाज!
यालाय, बाहेर जा बाहेर जा म्हणजे
अगं बाहेर आमच्या इथं कणी लेट मशीनचं काम सुरू हाय गं मग तेजा आवाज येतोय मग.
अं हं हं
काय म्हणालतीस?
कायं सांगालतो मी आता विसराय लागलो
दादाचं त्यांच्या दिदीचं कायतर
मग, तिच्या दिदीचं पोरग्याचं बारस होतं नां, म आमी ती तिकडं गेलतो, मग एंट्री वगैरे झाली आणि मग आम्ही रील वगैरे बनवल्या छान अशा आणि आम्हाला जायला लय लेट झालेला ग, म्हणजे सांगितलं दहा वाजता, आम्ही गेलो बारा वाजता.
हां
मग बाराला एंट्री बंट्री झाली, आणि मग डान्स डान्स केलाच आम्ही कर म्हणजे किती म्हणालतो आम्ही अगं, करूया चला क करूया चला. कोण म्हणजे, पाहुण वगैरे त्यांची कनि तिथं तिज ते ओटी वगैरे भरायची, तेच भरायलाच लागल कोण खालीच ईना स्टेज वरून त्या, आणि मग सगळी जिऊन बिऊन झाली, मी सांगा लागलोय जेऊन घेता का, आता कोण थांबणार जीऊन, जीऊन घरीच जाणार कि ती लोकं कशाला थांबत आणि मी म्हणा लागलोय जीऊन जातील घरला जातील घरला मग तरी थांबली होतीत भरपूर जणं आणि आम्ही काय, आदल्या दिवशी प्रॅक्टिस केलौय आणि जाऊन नाचलोय तिथं.
अं हं हं ऑन द स्पॉट.
हा म अ मग नाचलो वगैरे मस्त छान. मग जेवला गेलो, त्या सगळ्या म्हणजे ज्या डान्स बघितला त्यानी छान केलाता सगळ्यांनी, छान केलाता सगळ्यांनी, असं करा लागलेली. तसं
चांगलय.
हुं! तुमी एंजॉय मस्त केलंय खरं. त्या दिवशी पण मी साडी वगैरे नेसलेलो गं मग खर मग तो पण. त्या दिवशी मी रील वगैरे काही बनवलो नाही ना. त्या दिवशी पण मी लई छान म्हणजे असं साडी वगैरे छान दिसाल होती. त्या दिवशी पण बनवलो नाही रिल. काय, त्या साडीवर एक बनवायचं त्या साडीवर फोटोच काढले नाय.
अं..
साड्या करून ठेवल्यात कि या साडीवं रील बनवायची या सा साडीवर फोटो काढायचेत अजून. हॅलो!
हा बोल.
असं मी काढून ठेवल्यात गं साड्या, की ह्या साडीवर रील बनवायची. त्या साडीवं रील बनवायची असं.
मी पण अशी एक साडी काढून ठेवलेलो, ही साडी नेसून एकदा तर फोटो काढायचे. म्हणजे असं तेजं ब्लाऊज लय छानयं म्हणजे असं तो, नवीन मध्ये असं काय तरी हाय काय ते ब्लाऊज. आणि आमच्या दिदीनं पण ती तिज्या ट्रेडिशनल डे ला नेसणार म्हणून ती घिऊन गेलीया. ती काय नेसली पण नाही, त्या ट्रेडिशनल डे ला गेली सकट नाही.
आई
मग काय आता म. उगचंच घेऊन गेल्या गत नाही तर मीच नेसून फिरलो अस नाय तर काय.. हॅलो!
तसं काय झालंय म्हणते?
अं? ती म्हंटली एका तासासाठी कुठं कॉलेज वरती जाऊ, स आवरून बिवरून एवढं.
आम्ही इथं अर्धा तास जरी असला तरी जातो.
व्हय. काय न्हवंतं लई.
अनिता.
तेच बगत बसून
मला पण असं बड्डेच शूट करायचंय गं.
थांब अ तुला करतो, थांब, थोड्या वेळानी.
का?